हॅलो हा काय काय च हा चहा झाले तुमचं हा आणि का काय नाहीता ह ह पाऊस हा तिकडे गेले की नि वा
पाऊस काय नाही वातावरण झालं पाऊस काय नाही आहे
हा
जरा सकाळपासून होईल असं ढगाळ वातावरण आहे पण पाऊस काही नाहीच
हा हा
काय म्हणताय
काय नाही काय आता इकडं पण ढगाळ वातावरणच आहे
अ ह हा हा प्रवासला कुठे कु कुठे जाऊन आला तुम्ही
अम ह गयला कुट.
हो मध्ये मागं गेला होता ना टला ट्रिपला त्याच्याबद्दल जरा सांगा की
बरं बरं मगंत के- हम् शखरजच सांगून
हा शिखरजी शिखरजीच सांगा काय देवस्थान कुठनं कसं जायला लागतंय काय
हम्म ह शिखरजीचं आमचं अठरा दिवसाचं रेल्वेनं अबो हे बुकिंग केल तर तिकीट म्हणजे आमच्या आमच्या धर्माचं हा हा अठरा दिवसाच आणि अ म्हणजे अठरा दिवसात आम्ही कस सगळी मिळून म्हणजे आमच्या मावश आम्ही मावशींची पोरं असे मिळून सगळी जण हे करतो मग शेजारी पजारी पण त्या देवासाठी यायला तयार होत्या त्यांचं पण तिकीट म्हणजे एक हा असं आम्ही एक वीस पंचवीस जण मिळून जातो मग आमचं कसं तिकीट कस आम्ही ट्रेन नच मग एक एकदा आता आमचा प्रवास कस नऊ वर्ष झालं नऊ वर्षात आम्ही कसं एक एक रूड म्हणजे एकच रूढ नाही धरलं कधी मुंबईला येऊन असं धनाबाद कडनं असं भुवनेश्वर कडनं झालंस तर गुजरात गुजरात कडनं असं म्हणजे वेगवेगळ हे रुडनं गेलं म्हणजे गुजरातकडनं गेलं तर पण तिथलं जरा गिरणार अ झालंस तर ते म्हणजे तिथं बघण्यासारखं आहे ते जर बघायला मी भेटतय तिथं पण आमच देव नेहमीनाथ गिरनारला गेलतो आम्ही
हो का
गिरनारला पण बघण्यासारखं खूप काय आहे आणि आमच आदिनाथ तीर्थंनकर तिथं न नेहमीनात नेमीनात आहेत दत्तांची आहे दत्त पण आहेत
हा हा मग गिरनार वरती चढून गेलेलं सगळं
होय होय आम्ही ते या चौदा हजार पूर्ण पायऱ्या चढून गेलेल्या
होय अ हा छान आहेर् वरती पण दत्तांचं पण छान वाटतंय वरती
वरती गेल्यानंतर स्र्गात गेल्यासारखं होत ते पण ह्याच्यापेक्षा पण उऊंच आमचं सम्य शेखरजी मग तिथं आम्ही हा मगि तिथं गिरनारमध्ये आम्ही कस तिथं ते गिरनारचं ते सगळं वरच नेहमीिना झालं अस तर हे दत्तांचं सगळं दर्शन घेतलं वरती सगळं जाऊन तिथं जर फिरून छोट छोट म्हणजे ते किल्ला आहे की
हा हा
जुनागड ते ते किल्ला पाहिलं जला सर छोट मंदिर होतं बसती ते न ते बघितलं मग तिथ तरी गुजरातमध्येध्ये गांधीजींचं बोरबंदर
हा हा हा हा पोरबन जन्म ठिकाण गाध जीं
हा मग ते तिकडं ते पिद्रीला
हा हा
हा र ह बिद्री बिद्री म्हणतात वरत
होय का
हा म गांधीजींचं गाव आचं नाव बिद्री
हा हा
पोरबंदर व मग ते बोरबंदर म्हणजे ते बीच आहे
हा हा
हा बीच आहे मग तिथं जरा जाऊन आलं गांधीजींचं ते घर बघितलं सगळं फिरवून होय होय आहे जस बघण्यासारख हाय होय ब ण्यासारखं त्याच सगळं म्हणजे नीटनेटक करून म्हणजे रिपेरी तेण करून थोडं ठेवलं आहे जु्या पद्धतीचच आहे खरं छान आहे मोठ्या आहेत भरपूर खोल्या आहेत अच्छ हो आहे
मग तिथं गांधीजींनी वापरलेल्या वस्तू वगैरे सगळ्या ठेवलेल्या आहेत का
वस्तू जास्त फार काही नाही फक्त ते चरखा तेवढं होत तथं
हा चरका गांधीजी वापरत होते ते चरका
चरका चरका होत आणि रेडिओ त्यांच जरा आवाज हे झालेलं
हा हा हा
हा म ते एकं ठराविक वस्तू थोड्या थोड्या होत्या नाही म्हणजे लई नव्हतं असं बाकीच त्यांचं ते म्हणजे स्वयंपाकघराचं खोली त्यांच झोपण्याचं त्यांचं म्हणजे असं बस म्याचा असे
बैठक व्यवस्था जी होती गांधीजींची
खाली दोन मजली आहे हा सगळं हा हा आणि मग ते सगळं तिथं बघून आम्ही ब मग बीचला बोर पंदरमून बीच आहे थ ते बीच वर गेले तिथं जर असं पाण्यात समुद्राच्या पाण्यात हे केलं जरा एन्जॉय गेलं आणि मग परत आणि गुजरात मध्ये अ हे जगन्नाथपुरी हा नाही ना जगन्नाथपुरी ओरिसामध्ये नाही जगन्नाथ
जगन्नाथ ओडिसाला जगन्नाथ नाही हो भुवनेश्वर आहे मग ते तिथं एक मंदिर आम्ही नागेश्वर मंदिर बघितलेत वाटते मा नागेश्वर भरपूर गुजरात मध्ये नागेश्वर मंदिर बघित होय मोठ मोठ मंदिर आहे आणि काय तर अ किती पस्तीस फुटाच काहीत नागेश्वर मंदिर म्हणजे ते हो म म्हणजे महादेवांची शिव पिंड नाही महादेव महादेवांची मूर्ती असे मोठी आहे आणि बसलेली बसलेली मूर्ती मोठीच्या मोठी आहे हा ते तिकडे बाघितलं म
ते नागेश्वर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक बार आहे काय
हा बारा ज्योतिर्लिंगांपैकी हा हा मग त्याच्यानंतर हा मग त्याच्यानंतर आम्ही परत टर्न पारशुनाथ स्टेशन म्हणजे या्याला झारखंड ला गेला आम्ही झारखंड ला हा झारखंड ला गेलं झारखंड ला गेल्यानंतर आम्ही तिथं पार झा म्हणजे स्टेशन कसं झा पाशुनाथ स्टेशन म्हणून आहे मग तिथं उतरलं मग तिथं हा तिथं उतरल्यानंतर गिरडी गाव लागत्या त्या गिरडी गावातून आम्ही गिरडी हा गिरडी मग गिरडीस न आम्ही नाहीतरी ह्याला गेल अ अ झारखंडमध्येध्ये म्हणजे आमच देवस्थ समी शिखरजी
समीशिखरजी हा हा मग तिथं काय पार्श्वनाथांची मूर्ती आहे का काय वरती
सगळं आमचं वीस त त्या डोंगरावरती मोक्षाला गेलेला आहे हा मोठ मोठ मोठं एकदम मोठं धर्मस्थळ आहे आमचं म्हणजे मोठ्याच मोठं म्हणजे सगळ देवा ये जाण्यासाठी म्हणजे राहणे म्हणजे भाविकांना राहण्यासाठी सुख सोयी सुविधा आहे वरती नाही वरती नाही वरती थोडं केलंय म्हणजे वरती खूप चढती आहे नाही म्हणजे चढायच सत्तावीस किलोमीटर फेरायचं सत्तावीस किलोमीटर परत उतरायचं सत्तावीस किलोमीटर एवढं त्याच हे आहे. होय. हा मग पार्श्वनाथांची मेन मूर्ती, चंद्रप्रभूंची मेन मूर्ती, म्हणजे कसं एकदम उंच. डोंगराच्या वरती पण डोंगर, अस उंचच्या उंच म्हणजे चढायला दमतेय. जरा वयस्कर असले की, त्रास होत असे जरा अ यंग असले की, पटकन जाऊन येतात. पण वयस्कर असले की, शिस्तीत जाऊन यायचं. आणि हे हे मग तेथं कसं रात्री द दर्शनला तिथं गेल्यानंतर रूम करायचं, रूम वर राहायचं, रात्रीवर उठायचं. बारा वाजता असं हे करायचं.
हा.
हा. आणि
तिथं मग अ खाली म्हणजे सगळ्या सोयी राहण्या
राहण्याचे होय, होय. पाण्याच सोय. सगळ भरपूर आहे आणि भरपूर बस्ती पण आहेत. भरपूर देव आहेत खाली. मंदिरं पण भरपूर आहेत.
होय सगळे मग असं जैन ह्याचे आहेत काय? इतर पण
तर्पण म्हणजे स्वेताबर. स्वेताबर ती जाईल आणि तिकडची लोकं आहेत ती आदिवासी, तिथली लोक झारखंडची
हा हा हा.
म्हणजे तिकड सोय करते, कुणाला डोली करायचं असेल तर डोली होय. असं हे करतात. चढून जाता येत नाही, त्यांना डोली कर घेऊन जातात ते कसं ते कसं पाच हजार, सात. हजार, आठ हजार. मग कसं? ज्यांच वजन कमी त्यांना रेट कमी, वजन जास्त तेवढं रेट जास्त. असं. असं आहे तिथं.
हां हां हां.
मग तस आम्ही, आम्ही कधी डोली होय होय. हे बघण्या सारखं काय? आणि कसं आम्ही कधी म्हणजे, डोलीबिली कधी केलं नाही.
होय का.
आमच आमी, म्हणजे ह्याच्यान जायचं. पायी चढून पायीचं गेलते तरी पण माझ नऊ वर्षात एक पस्तीस. दर्शन झालं. आणि पाच नाही तरी पा म्हणजे याच, डोंगराच प्रदक्षिणा. पूर्ण होय. त्याला पण रात्री प्रदक्षणा घालायला पूर्ण आता बारा तास, बारा ते ते तेरा तास जास्तच लागत त्याच्यापेक्षा चवदा तास तरी धरून जायचं. तर ना आम्ही रात्री दोन ला निघतो. दोन पासना संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आम्ही येतो. आमच्याबरोबर सोबत पाठीमाग दोन गार्ड आणि पुढं दोन गार्ड असं येतात.
हा हा हा.
ती माणसं असेल, कारण जगात ना रस्ता असते न
हा हा हा.
मग ते गार्ड त्यांना माहिती कस जायच, काय करायच, मधी मोठ अस, वाट ड असत्यात डोंगरात, भरपूर गर्दी असत्या.
बर बर चालते, चालते एकदा जाऊ या का? दर्शनला. परत करते तुम्हाला कॉल.
बरं बर चालते चालते ठेवते.
करताय का? लगेच.